हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो अ जेवला
होय तू
होय जेवले काय करालाय?
पोर अभ्यास करालेत. अभ्यास घेत बसलेला ग. अभ्यास घ्यायच चालू होत पोरांचा.
हा, हा.
बोल क्या?
आणि जेवण वगैरे आवरलं.
होय जेवण झालं.
अ ह काय केलता स्पेशल वन.
जेवायला जेवण आज स्पेशल काय नाई हा बोल की.
साईडचा आवाज याय लागलाय तुमच्या साईड साईड
ए बाळ शांत बस जरा दीदी
हा हा नाई बसवलं. जेवायला मी आज हे केलतो अगं फणसाच्या बियाची भाजी केलतो. पहिल्यांदाच केलंय ग रेसिपी बघून मोबाईलवर. बियांची भाजी केलतो म्हणजे रेसिपी बघितलेल फोन मदे फणस आणलेला हा आणि बिया भाजून भाजून थोड्या खाल्ल्या होत्या आणि थोड्या राहि ल्या होत्या. मग त्याचं काय करायच समजना झालंत. सकाळी असच बघता बघता एक रेसिपी बघितली. आणि मग परत मी ती रेसिपी सोडून अ परत आणि चेक करून बघितलो म्हणजे फणसाच्या बियांची रेसिपी अस टाकून आणि लई रे तेच्या युट्यूब वर म त्यातलीच एक बगून केली.
झाली तेन छान. खाल्लीत सगळ्यांनी.
मग कशी? हॅलो.
हा विकी आलाय आवाज.
हा आवाज
हॅलो.
हा बोल क्या. याय लागला आवाज बोल.
कुनी बनवलेला रेसिपी?
रेसिपी बघ पहिला बिया स्वच्छ दोन पाण्यानं धुणं घेतल्यात. म्हणजे असे चिकट असतात बघ ते सगळं घालवलं.
हा, हा.
करून घेतल्या मग त्या हम्म त्या थोड्या पाण्यात मीठ घालून शिजवलो. म्हणजे आपण भुईमूग शेंगा कस धोऊन घेऊत तशा. शिजवून घेतल्या म्हणजे पला त्या बिया जरा ठेचलो आपलं हेज अ खलबत्या सार नाय. ऐक तर खुलबत्त्यात पहिला जरासं ठेचून घेतला जरा ज अस रेचल अस एक-एक. टेचुन आणि
हा.
उकडल्या पाचल्याच शिजवून बरं हे झाल. शीट खराब झाली ह्याची दहा मिनट शिजवून घेतलो. व्यवस्थित शिजलेल अस बघून मग बंद केलो.
मग ठेवला बाजूला
थंड झाल्यावर मग अ अ निथळून काढून साल सोलून काढ. का त्या म्हणजे साल काढल्या बियाच ठरफल काढू टाकलं. आणि मसाला केला जरा खोबरं लसूण.
जिरं जरा तीळ अन आल्याचा तुकडा घालून त्याचं वाटण केलं लसणाच पुड्यातून घालून मग फोडणीत घाल त्या वेला एक कांदा एक टोमॅटो घातलो पहिला फोडणीला मगं त्यात मसाला घातला.
आणि त्यात एक हे घातलं गरम मसाल्याच पाकेट म्हणजे एक चमचा भर मसाला घातला. मग सगळा मसाला भाजल्यावर त्या बिया घातलेल्या सोलून ठेवलेल्या. आणि दोन वेळा पाणी घातल बघतो म्हणजे एक वाटी ते मस्त पातळ रबरबीत झाली छान चांगली लागल पहिंदाच ट्राय केलेल त्या आपण
हा हा बरोबर हाय छान लागलं ना.
बहुत छान ह छोले आपण करतोय ना तसे छोल्या सारखे झाले तसे सेम फक्त एवढंच काय ते बिया असं शिजूस तवर लक्ष द्यायचं. म्हणजे हेज ते समजलं ग मला
हा हा
सेम टू सेम छोले गत लागत.
छान झालत तना होय.. करूया ग आता मी पण कर पहिल्यांदाच आयकलो
हा मी पण पहिल्यांदाच की
हा हा
तस काल दोन दिवस झाले पसारा काढलाय घरातला आणि आता जर कणकण आणि जरा सर्दी वाटाय लागले.
तुमचं झालंच काय ओ?
आमचं ते हेच होय मोहरमच अस स्पेशली काय काढलं नाही. ते आता ईदला आम्ही काढल्या नाही त्यामुळं होय अ होय नी आणि
तुम्ही काय केलता जेवायला आज
आम्ही व्हय आम्ही आज मिसळ केलती बघा.
मिसळ मटकी
होय मटकीची
ह हा मी कधी केलो नाही ग.
मिसळ केला नाही..
नाही मी मिसळ कधी केली नाही म्हणजे मसाला बिसाला घालून करत त असं माहिते मला बाहेर त पण घरात. तू नाही केलो एकदा फक्त ते साधी पोरवले करा ते म्हणताना मटकीच्या आमटीत फक्त फरसाण कांदा लिंबू पिळून दिलतो
आणि पावासोबत खायला. पण ते प्रॉपर मिसळ नव्ह ग ती, त्यात मसाला काहीत घालत्यात ग. होटल वाली
मसाला म्हणजे आता मिसळ सारखे लागली नाही?
मिसळ
मोडाच्या आमटीमध्ये मस मसाला घालतात की
मी नाही ग, मी फक्त मोडाच्या आमटी साधीच करते. कांदा, टोमॅटो घालून, शेंगदाच कूड घालून करतोय. आणि त्या हॉटेलवाली तर्रीची मिसळ असते बघ
म् मम्मी मम्मी केली कनी तुम्हाला देतो. परत केली कि देतो तुम्हाला. हा हा.
असं छान तर्री यायला काय तर मसाला घालतात वाडत.
होय घालतात की हा हा हा. सगळी मस्त आहेत. तुम्ही?
बरं
आदितीच काय चाललंय! नाही काय चाल मी बॅलन्स मारलेला नाही माझ्या मोबाईलला आणि मला टाइमच भेट ना सकाळी उठतोय, लायब्ररीला जायचं. लायब्ररीतन जाऊन येऊपर्यंत माझा आवरा आवरी सगळं, जाताना जरा येेताना जरा आवरायचं, करायचं. टाईमच भेटना नाही आणि तिथे लायब्ररीत मोबाईल कॉलिंग ते आवाज ते करून चालत नाही हो. मग कुणाचा कॉल ते न उचल, कॉल? होय. होय.
ह हा ह
मग ते मग बाहेर जाय लागते, आणि परत मग कॉलिंगचे काय असेल ते, व्हॉट्सअपला मेसेज करा म्हण सांगतोय. असच चालूहाय. ते मोबाईल असला कनी मग बॅलेन्स असला की, मग इंस्टा बघ कुठे, काय कर
होय. होय. तस होतय.
होय. मग तिथं नेट असतय ना होय. तिथं नेट असते मग त्यांच्या तात्पुरत्या वापरायच. आणि घरी आल्या वर हॉटस्पॉट चालू, करून कार्याच कॉल करायच. तेवढं करूपर्यंतच मला वेळ पुरत नाही आणि संध्याकाळी आणि लवकर झोपायच होय. दिवसभर तिकडच इथ घरी बसून पण हो एम पी एस च की
होय का? ह ह अवघड असतं
मग हीत घरी ये. होय. घरी असल्यावर कसं, इकडं जा हो. इकडे जा, तिकडे जा, हे हाक मार, ते हाक मार. मग ते डिस्टर्ब होतय. त्या बस बसून होत नाही. मग तिथं एक सारखं फक्त सगळेजण स्टडीज करत असतात, त्यामुळे आपल्याला पण तेच करू वाटतय
बरोबर आहे की, आमच्या एक पाहुण्यांचातला मुलगा नाही, दो आठ दिवस झालं बघ. महसूल सहायक पदी निवड झाली त्याची एम पी एस सी मधन. हा. परवा दिवशीच, दोन चार दिवसाच्या माग बामणेच, सौरभ बामणे
ह
हम्म बाग हॅलो हा जवळचे
ह जवळच्या आहेतेत काय तुमच्या होय हा हा हा
तुला अभ्यास करत होता सांगलीत होता हम्म
आरवच परवा सेलिब्रेशन कसलं केला काय
होय त्याचा पण नंबर आला
ह ह आरवच कसे काय काय सेलिब्रेशन केला
अगं त्याचा नंबर आलेला पुण्या हे होते अभ्याकसची स्पर्धा होती म्हणजे परीक्षा ते नस्त ते का गणिती चा
मुलांच्या
मुलं मुली सगळीच असतात गणिताची त्यात चॅम्पियन झाला तेच झाले हा पुण्याला गेले मग आल्यावर च ट्रॉफी पण घेऊन अग चॅम्पियन झाला चॅम्पियन झाल्यानंतर मग नंबर असतात पहिला सुपर चॅमपियन मग चॅमपियन आणि मग फर्स्ट सेक
हा हा हा हा हा म्हणजे अजून त्यांच्या हे आहेत बेंचस अजून आहेत
अ असतात की हा
हम् हम् हम् म्हणजे अजून होय होय झालंय हच्